हॅलो हा नमस्कार नमस्कार तर हो हो पहिलं जरा थोडं ना एक नाही जरा
हा आवाज थोडा उशीरा येतो
होय होय होय
हो
बोला बोला काय म्हणताय आता सांगा तुम नसता सस्त हाय रुटीन झालं चालू हो हो
हम्म आवरलीत काम
हो कामं पण आवरली आता फक्त थोडं दुपारला थोडं भाकरी वगैरे कर करायची बस बाकी काय नाही
हा तुम्ही काय घरी असतात की काही
मी हा म्हणजे मी अ माझं स्वतःच आहे शॉप जरा
ओके
हम्म हम्म म्हणजे बॅग्स बिग किंग करते मी अ नवीन बॅग्स शिवणे वगैरे असं
हो का
हो हो हो आणि हो आणि ब्रँडेडचं पण आहे माझं ब्रँडेड बॅग्स पण आणते विकायला शॉपच केलंय मी आणि टेलरिंगच पण आहे भरपूर माझं
आणि क्लास पण घेतात का
क्लास पण सगळंच म्हणजे घेते मी मी आता जरा रिकामी असते म्हणून ती कामं करते जरा
काही नाही आपल्या वेळेचा सदुपयोग झालाच पाहिजे ते भलेही कोणतंही काम असू दे
मग तेच म्हणते मी आणि आपला टाइमपास पण झाला पाहिजे
हो काहीतरी रिकामं बसून तरी काय करणारये एक तर मोबाईल किंवा टी व्ही याच्या व्यतिरिक्त
मी तुम्हाला खरं सांगू रिकाम बसून ना काय झालं कोरोना नंतर रिकाम बसले मी पण मला ना माझा कॉन्फिडन्स गेला होता मी पहिले खूप फिरायचे सगळीकडे मी जाऊन गावोगावी क्लास घ्यायचे अ म्हणजे अ दहा वीस मुलींचा ची बॅच होती मी पहिली आयटीआयला नोकरी केली नंतर मग हे असं पण ना काय झालं माहितीये मधल्या काळात बसून राहिले ना घरात तर मला कॉन्फिडन्स गेला प्रत्येक ठिकाणी मी ह्यांना बरोबर अहो चला अहो चला मग त्यांना तर वेळ नसायचा ना
हो
असं सगळं झालं ते मला जरा ते मला जाणवलं की मी अरे मी एवढी फिरणारी कुठे पण एकटी जाणारी आणि असं म्हणजे मला थोडा कॉन्फिडन्स लूझ झाला माझा असं मग मला त्रास व्हायला लाग ला म्हणून मग मी अं दुकानाचा निर्णय घेतला आणि मग मी दुकान चालू केलं माझ मग आता तेव्हापासून मी जाते माझी माझी एकटी एकटी कुठेही असं
हम्म हम्म आणि कोणतीही गोष्ट सुरू करण्याच्या आधीच मनात भीती असते पण एकदा ती सुरू झाली की आपोआप म्हणजे आत्मविश्वास वाढत जातो
हो वाढत जातो बरोबर आहे खरं आहे बरोबर बोललात तुम्ही मला पण तसच झालं माझं म्हणून मग मी ते चालू केलं पण आहे चला आपला आपला वेळ जातो ठीक आहे
ते तर आहेच आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याची संधी कि हा मी हे केलं किंवा मी हे माझं ज्ञान मी दुसऱ्याला दिलं त्याच्यातून काहीतरी आपण पण शिकतो आणि काही
अगदी अगदी बरोबर बोललात अगदी बरोबर म्हणजे मी तर हल्ली आता एवढं ठरवलंय की नाही मिळाले म्हणजे पैसे ना क्लासला कोणी गरीब असेल आणि नाही मिळाले तरी मला चालणार आहे पण मी शिकवते असं
हा हा हा
का तर माझ्याकडे जे आहे ते देऊ दे कारण मी आज एवढ्या वर्ष म्हणजे मी आज एवढ्या वर्ष अनुभवात तून शिकले मी
बरोबर
काही टेलरिंग च बारीक सारीक चुका किंवा बारीक सारीक हे व्हायचं माझं ते तर मग ते दुसऱ्यांना तर मग मी त्या दुसऱ्याला जिला देते तिला पण मी सांगितलंय की तू पण हे दुसरीला दे म्हणजे पुढे चालू राहील
हो
कारण का माहितीय मग आपण जे शिकलोय त्याचा उपयोग काय आहे
बरोबर आहे
अससं
आणि ही न संपणारी कला आहे ही वर्षानुवर्ष ह्या गोष्टी चालतच
चालत आणि ज्या नवीन आत्ता मुली आहेत त्यांना लगेच तर नाही ना एवढ्या वर्षाचं माझं जे आहे मी कमवलं ते एवढ्या वर्षातच ज्ञान त्यांना लगेच तर नाही ना मिळू शकत म बारीक सारीक ज्या चु चुका होतात त्या मी अस मुद्दाम त्यांना सांगते. जिथे चुका होतात. ते की हे असं असं होतं माझं पहिल्यांदा असं व्हायचं तर तू हे असं करू नको म्हणजे ते तू लक्षात ठेव. मग त्या मुली पण खुश असतात की नाही बारीक सारीक मॅडम सांगतात आपल्याला असं म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे मी काय असं मोठेपणा नाही माझा पण मला ते द्यायचंय दुसऱ्याला म्हणून मी ते देते. की मी जे मी माझ्या जे डोक्यात आहेत ते जाऊ दे एकदा माझ उद्या काय झालं म्हणजे आपण असं बोलत नाही खर पण उद्या काय झालं तर मग ते काय, काय उपयोग आहे त्या बुद्धीचा म्हणजे आपण जे कमवलंय त्याचा.
हो, हो, हो, जे आपल्याकडे आहे ते आपल्याचकडे राहू द्यायचं मग त्याचा उपयोगच नाही.
उपयोगच नाही म्हणजे मला असा अनुभव आलेला आहे पहिला की जे माहिती आहे ते सुद्धा आम्हाला शिकवताना कोणी शिकवलं नाही जास्त.
हम्म, हम्म.
नंतर कळायला लागलं म्हणजे अस माझा अनुभव असा आहे की अ आपण जेव्हा क्लास करतो नवीनच असतो तेव्हा सगळंच कोणी आपल्याला सांगत नाही.
बरोबर आहे.
हम जेव्हा आपण शिकतो स्वतः ना तेव्हाच आपल्याला कळतं.
हो ते असं म्हणतात ना की लोकांना असं वाटत मी जर हे ला सगळ सांगून दिल समोरच्याला तर माझ ज्ञान मग सगळ त्याला जाईल मग माझ्याकडच्या कलेचा काही उपयोग नाही राह ना असं मग मला महत्व नाही राहणार माझं महत्व कमी होईल असं लोकांना वाट
बर बरोबर आहे तुमचं तसच होतं. म्हणून मग मी म्हटलं की नाही आता मी ज्या दोघीना शिकवते त्यांना मी सांगितलं नाही तुम्ही हे जे मी सांगते ते तुम्ही पुढे कंटिन्यू करायचं बाबा कोणालाही सांगायचं म्हणजे असं काही नाही लपवून वगैरे ठेवायचं असं
हो.
हे ते असं माझं आपलं आहे मत.
चांगलंय आहे चांगलंय.
ह होय बाकी तुम्ही आता बोला काय म्हणताय बाकी
मी काही नाही मी तर आता मला पण काही नाही घरी घरीच अस ते मी पण. पण मी अस मध्ये-मध्ये पेंटिंग, ड्रॉइंग अस काही त काही तरी करत राहते. आणि त्याच्या ही बॉटल वगैरे रंगवतो ना आपण घरी काचेच्या बॉटल वगैरे त्या फ्लॉवर पॉट साठी त्या करते मी म्हणजे घरातच ठेवण्यासाठी ती वेळ मिळेल तस ती मग ते त्याला वेळ लागतो ना एक-एक लेअर द्यायला त्याला मग बारीक
मन पण त्याच्यात गुंतलं जात ना.
हा मग ते एक मल म्हणजे माझं ड्रॉइंग आणि पेंटिंग छान आहे त्याच्यामुळे मला हे आवड निर्माण झाली की हा आपण करून बघू मग त्याच्यावर अजून नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळ त्यात ना. ऑनलाईन नवीन नवीन शिकायला मिळत मग तस-तस मी करते त्याच्यावर. हा छान वाटते. करायला पण बागी मी आधी होते तर मग मी टीचर म्हणून होते. मी शिकवलंय मुलांना पण मग आता कसं झालं की जिकडे बदली झाली तिकडे माझ्या जवळपास काही नाहीय.
हो बरोबर आहे.
पण एवढा प्रवास पण करायचा आणि आपण आता बायका म्हटल्यावर आपल्याला घरातली पण जबाबदारी असतेच ना ओ. आपलं घरातल पण स सगळ सांभाळून मुलांच पण सगळ करून आणि मग सगळ नाही शक्य होत मग प्रवासानेच थकून जात पूर्ण मग म्हटलं की जाऊ दे. मग थोडे दिवस स्वतःसाठी वेळ देऊया मग ते बघितलं बाकी अ थोडस शेअर मार्केट वगैरे ते ही थोडं थोडं शिकते म्हणजे हा असं चालू आहे हळूहळू
हो आपल्याला वेळ मिळेल तसं करायचं.
हो. म बाकी काय मैत्रिणी वैग रे असल्या की मग मॉर्निंग इव्हनिंगला थोडस वॉकिंग ला जायचं गार्डन मध्ये वगैरे फिरायला अस त म असा वेळ जातो.
जातो जातो बरोबर आहे. आपल्यासाठी आपण जगायलाच पाहिजे आणि मग तेच ना पहिल्या होता पहिल्यासारखं नाही राहिलं.
नाही नाही नाही वेळ पण जायचा आहो आणि घरात माणसं पण इतकी सायची ना तर कळाय चं नाही आणि बोर कधी कुणाला झाल नाही एकट कधी वाटल नाही.
हो ना आणि एकत्र कुट टुंब पद्धती खरच छान म्हणजे म्हणतात ना फायदा आहे तेवढा तोटा य पण असे जर का मुद्दे मांडले ना तर फायदाच भरपूर आहे तोटा खूप कमी आहे कळलं का? हा त्याच्यामुळे ते आवड त मला एकत्र बाबा की कंटाळा आला तरी हाय कोणतरी बोलायला. किंवा असं अ सुख दुःख वाटून घ्यायला किंवा कधी बर नसल तर बाकीची घ घरात असतात ना असं आपल्या त्याच्यामुळे ते बरं पडत. तस एवढं आणि म्हणजे मला तर माझा तरी अनुभव ये एवढं आपलं दुखणं आपल्याला जाणवत नाय नाय जर का घरात आपल्या जाऊ किंवा कोणं असेल घरात मुलं बाळ असतील तर आपल्याला तेव जाणवत नाय आपण एकट एकटं रायलं की आपल्याला दुखणं ते खूप वाटत.
हो हो. म्हणजे मनस्थितिच खराब असली तर आपोआप शारीरिक कंडिशन पण तशीच होत जाते माणसाची की दिवसभर अस वाटत की आपल्याशी बोलायला पण कोणी नाही म्हणजे आपल्याला बोलताही येत नाही आणि ऐकायलाही येत नाही अशी परिस्थिती होते दिवसभरात जेव्हा समोरचा कोणी दिवसभरातून एखादा व्यक्ती भेटला तेव्हा वाटत की हा बरं आहे तू बोल माझ्याशी मग मी बोलते असं
हम्म बरोबर ये.
अच्छा अच्छा मी आमच्या लहानपणी तर बघा आजी बाबा पप्पांचे आजी बाबा असे सगळे एकत्र होतो. म आम्ही सगळे काका काकू त्यांचे मुलं मुली आम्ही सर्व म्हणजे ते असं वाटायचं घरात ना की कधी तेव्हा असं वाटायचं की नही आपल्याला कधीतरी एकट राहायला पाहिजे बुआ असं वाटायचं आणि आता एकटं राहतो तर असं वाट की नाही ते सगळ्यांमध्येच जो आनंद होता तो आता नाहीये.
बरोबर आहे जे माणसाला आता आहे आपल्या हातात ते माणसाला नको असत असं ती किती छान जगते ना तसं पाहिजे आपल्याला आणि आणि त्या भूमि केत आपण गेलो की अस वाटत नाही नाही ते पहिलंच बरोबर होत अस असं माणसाचं मन चंचल आहे ओ.
हो. जेव्हा म्हणजे अभ्यास करायचा असायच ना तर एवढे सगळे घरात मग लहान भावंडांना अरे करू दे ना मला अभ्यास. तू जा ना तिकडे मग ते जायचं नाय तिकडे मग असं वाटायचं की ते समोरच कुणी असं फक्त आई वडील आणि त्यांच्या सोबत राहत असेल. हा ह्याच किती छान आहे ना ह्याचा अभ्यास चांगला होत असेल याच्या घरात त्याला म्हणजे हे करायला कुणीच नाहीये डिस्टर्ब करायला असं वाटायचं पण नाई जे असत ना म्हणजे त्याच्या एवढं म्हणजे सोन्याहून पिवळ म्हणतात ना तसं आयुष्य होतं ते लहानपणीचं
हो हो खरंय खरंय लहानपण हो हो हो चालेल चालेल ठीक आहे ओके होे हो घेते घेते
हो बाय बाय
हो बाय बाय बाय